हॅल
हॅलो
हॅलो काय करताय! हॅलो
जेवण झाल काय म्हणलं!
नाही अजून तुमचं
नाही
होय. हा आमचं बण तेच झालं होतस काही नाश्ता झाला होता. त्यामुळे जेवण काही केलंच नाही अजून. आवाज खरखर करतोय आणि परत.
काय झालं.
आताही लगलय का.
अला अला. हम्म. हेच म्हणलं काय करताय बघूयात. हॅलो.
आवरलंय सगळं निवांत.
होय. हम् हम. मुलगी शाळेला जाऊन आली आता.
मुलगा झोपलाय. आवाज येत नाहीय क्लिअर तुमचा नीट आता.
नाही असं खरखल्यासारखं होत.
आणि हेडफोन काढला.
काय झालं.
हे पूर्ण आवाज बंद होतय म्हणून.
होय मध्ये बसलं नाही आहे का व्यवस्थित सॉकेट मध्ये.
म्हणजे गदा कसं हो तेे सॉकेटमध्येध्ये बसलं नसल तरी आवाज होत येत नाही निट.
हम्
काय बोलताय काही समजत नाहीे. हॅलो.
आता येतोय का आवाज.
हो आला.
रेंजचा प्रॉब्लेम असणार आहे.
कधी विमानात वगैरे प्रवास केला की नाही.
हम्म नाही अजून जायच आहे ड्रीम आहेती एक.
होय काय.
हम्म म्हणजे इथ. कोरची मध्ये कसं दिवसात ना नाही म्हटलं तरी दहा, पंधरा विमान तरी सहज जातात असी. म्हणजे दिसतात ना, हम्म. भारी वाटतं ते बघून माझी मुलगी तर लय खुश होत्या.
अय काय तर ड्रीम असा माणसाच आणि ते सक्सेस पण.
एकदा तरी ट्रिप करायची आहे मी मनात.
हम्म होढय.
हम्म. म्ह तु म्हणजे आता बालाजीला, काय ते?
प्रेम कुठं जायचंय?
आपल्या बजेटमध्ये जायला पाहिजे.
हम्म.
आता काय तिरुपती बालाजीला पण आहे वाटतं विमानच.
हम् कोल्हापुरात न असणार बहुतेक.
हा कोल्हापूर ते तिरुपती बालाजी असं आहे.
हम् हम हम्.
हम्म.
हाऊस पण होती आणि देवदर्शन पण होत. हम्म.
पहिला म्हणजे एक दोन-तीन वर्षा मागे काहीतरी पर परसन काहीतरी. पाच हजार काहीतरी होतं तिकीट.
हम हम ह.
विमानाचं जायचं.
हम् हम.
मग आता किती झालंय काय माहिती.
हो वाढला असणार आता.
होय.
हा.
हम्. मग?
काय नाही बा निवांत, आम्ही रेल्वेन मग आ जा, रेल्वेनेच होतो प्रवास कायम जास्त करून.
मी अजून खरं सांगायच तर रेल्वेमध्ये पण बसलेली नाहीये.
आमचं लहानपणापासून आजोळ कर्नाटक हाय ना तिकडे गुलबर्गा तिथून सोलापूरातून जायचं आम्ही रेल्वेनं जायचो त्यामुळ. लहानपणापासून रेल्वेत बसतोय.
होय मी म्हणजे मामाच्या गावाला गेले होते एकदा सांगलीला सगलीवाडीला तिथून ते रुकडी पर्यंत तेवढच एकदा लय म्हणजे भयानक काहीतरी मी दुसरी, तिसरी ला अशीन. त्या टाईमला एकदाच तेवढाच प्रवास पाच मिनिटाचा.
ह हं हं.
तेवढाच रेल्वेमध्ये बसले होते पण आठवत पण नाही की बाबा म्हणजे ते कसं स्ट्रक्चर असतय किंवा कसं वाटतं त्या रेल्वेमध्ये अस.
ह् नाही आमचं आता कायम जात मला एस टी चा प्रवास नको होतो. जरा त्रास होतो, त्यामुळे मी कायम जातो. ताना माहेरी पण जाताना रेल्वेतन जातो हातकलंगड्यातन बसून. अपर्यंत रेल्वे असते. दोन, चार-चार तासाचा प्रवास असतो. छान वाटतं. मला एस टी न खूप त्रास होत. मी कायम कुठं पण रेल्वे असले तरच जाते जास्त करून तर नाही. हम्म, सनहूत नाही बाई एसटिच प्रवास नको वाट
होय, आणि गर्दी पण भरपूर असत्या ना एस टी ला?
पत्र्या ते असं ते पत्रा तापतोय, असं उचमालल्या सारखं, त्रास होतोय खूप भयानक त्रास
हम्म.
रेल्वे न नाही काय जात. आणि मजा मस्ती करत जाता येतं ना सगळेज सोबत अस
होय, बसायला आणि भरपूर जण येत. बसमध्ये कसं दोघीच बसायला.
होय.
हम्म. त्यात आणि सीट वगैरे व्यवस्थित मिळाली तर बरं, नाही तर आणि पचकाच.
आम्ही कसं बुकिंग करून जातो. रिझर्वेशन करून गेलं कानी काय वाटत रिझर्वेशन करून जातो. पण आमाला पंढपूरला जाताना रिझर्वेशनच कराय लागतं. गुलबर्गेला जात त्यांना पण रिझर्वेशन, कारण कारण गर्दी असती ना खूप, मग जागा मिळाली नाही की अवघड होतं. त्यामुळे मग रिझर्वेशन करूनच जाते.
होय, हम्म-हम्म. ह्या म्हणजे एवढ्या गरमीमध्ये आता सध्या तरी मनालीची ट्रिपच भारी. कारण की किती गर्मी झाली, काय शेवट.
हो होय, छान
मुलांच्या शाळा वगैरे चालू झाल्या कि पावसाळा चालू झाल्यासारखं वाटायचं आणि परत उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्यात की काय असं वाटायला लागले.
हा-हा-हा होय, त्यावर पाऊस नाही ना अजून.
हा.
हम्म. हम्म.
कसा गेला आज, मुलीचा पहिला दिवस होता ना शाळे चा आज.
हो, मस्त गेला, निवत राहिली होती व्यवस्थित, दंगामस्ती चालू होती ती ची भरपूर.
होय, तेवढंच मुलांना बरं वाटतं सुरुवातीला, पण तरी पण मुलं एक काय करतात. लगेच मिक्स होतात. आज कालची मुलं रडत नाहीत अशी.
हम्म, अन् ते. कसं होतंय, तिथं म्हणजे शाळेतली सगळे मॅडम सर वगैरे ओळखीचेच आहेत.
हा-हा-हा.
म्हणजे पहिला मी तिथं शिकवायला होते, पण आता मुलगा झाल्यापासून जरा ब्रेक आहे थोडा दिवस म्हणलं.
होय, की मग.
हम्म.
ये की तिथून, जवळच आहे आमचं घर, तुझ्या घरापासून. जास्त लांब नाहीये, हा जवळच आहे. पण कसं
तिकडं असं होतं यायला गेलंत तर मग तो लहान आहे मग तिथनं म्हणजे आमचं पण सकाळी धावपळ चालू असते ना,
होय होय होय, डबा त्याच्यामुळ आमच्यात पण डबा असतो मुलाचा रोज असतो सकाळी त्यामुळे पटपट साडेबारा एक पर्यत तर आवरतंय घरातली काम सगळे आवरून होत्यात.
हम्म, आमची स सकाळी पाचला सो उठलं ना, की मग तिथनं शेड्युल चालू होतं बरोबर त्याचो म्हणजे मुलगा सहाला उठून बसतोय. सहाला उठला की साडे सहापर्यंत दूध वगैरे त्याच आवरायचं सगळ तिकडन आणि परत झोपला तर झोपतोय नाहीतर निवांत खेळत बसतोय. तिकडून मग हिच्या शी शाळेचा टिफिन चालू होतंय. मग चहा नाश्त्याची काहीतर ऑर्डर वगैरे असली तर ती चालू होत्या. ‌ तिकनडाक अकरा नंतर मग कुठतरी कामाला सुरुवात होते. आमच्या जेवणाला यालात्याला
होय.
सगळं शेड्यूल लई असं दिवसभर काय बिझी
बिझी शेड्युल दिवसभर आ हा..
त्यामुळे थोडा वेळ कुठतरी मिळाला तर मग कॉलिंग होते नाही त नाहीच.
होय. धावपळ असते दिवसभर खूप लहान मुलं घरातली काम आवरत
नाही आवरत.
हम्म,
कंटाळ येतो भरपूर दिवसभर कुठे तर फिरायला जायचं. चं म्हणलं तरी सुट्ट्या पण मिळत नाहीत. हम्म, जायचं पण अवघड
सुट्टीत गेली नाही का कुठं?
नाही. आमचं कस म्हणजे मिस्टरांनी चहा नाश्ताच ऑर्डर घेतात ना, हॉटेलच.
व्हय काय हा हा हा.
हम्म,
त्याच्यामुळे अवघड होतय.
होय. कंपनीचे ऑर्डर वगैरे असतात. त्यामुळे त्यांनी त्यांच्या नादात असतात दिवसभर त्यांना सुट्टी मिळत नाही. मग मी एकटीच दिवसभर बसून बसून बसणार किती आस होतेय.
होय होय.
या मुलांना घेऊन जायचं पण अवघड कुठं
हम्म हम्म, आणि एकमेकांना आपण संसारात हातभार लावला तरच होतय नाही, नाही तर मग काय अवघड थोडफार आपल्याला तेवढंच आधार दिला नवऱ्याला चांगलं होतंय.
होय. आपली एक भविष्य कशी जरी असली तरी मुलांच तर भविष्य चांगलं पाहिजे. उद्या आपली मुलं आपल्याला म्हणायला नको ताई तुम्ही काय केलाय आमच्यासाठी.
होय की,
आता मोस्टली एक एक ठिकाणी होतयच ना, तसं की बाबा ते मोठी म्हणतातच की आई बाबांना आपल्या की बाबा तुम्ही काय केलंय आमच्यासाठी एवढं अस?
हम्म म्हणतेत.
बघून आपल्या पोरांना वाटतय की बाबा नाही आपली पण लाईफ त्यांच्यासारखी पाहिजेल आसं.
होय होय.
मग आता स्ट्रगल केलं तरच पुढे कुठ तरी पोरांची लाईफ
करायलाच पाहिजे आता होतच नाही एकट्याच्या जीवावर होत नाही कारण थोडं फार जरा हँडल केलं तर मग दोघांचं व्यवस्थित चालतय आणि मुलांचं शिक्षण बिक्षण काय सोपं पय का आता? अगोदर जिल्हा परिषदच्या शाळेत तन घालत होतो, एवढे काय खर्च वगैरे नव्हता, चालत हुतं. आता तसं नाही, सगळेजण इंग्लिश मिडियम ला घालतेत त्यामुळं फी सगळं बाकीचं काही थोडं असतं का, भरपूर असतं.
होय. मराठी मीडियम ला घालायला पण काय नाही मुलाना, खरं आताच जनरेशनच असं झालंय की बाबा मराठी मीडियम ला घालून चालतच नाही, कारण की, हा.
निदान, मी तर ह्या मताचीय निदान पाचवीपर्यंत तर त्यांना बेसिक तरी इंग्लिश मिडियम पाहिजे, नंतर न मग सेमीला घातलं त्यांना जर झेपलं नाही तर सेमीला घालायचं, पण पाचवी पर्यंत बेसिक तरी इंग्लिश मिडियमच पाहिजे असं मला तर वाटतं बाबा, कारण आताच ज बघते की नाही मी, खूप टफ झालंय सगळं. त्यामुळे इंग्लिश मिडियम पाचवी पर्यंत तरी पाहिजे, मला तर असं वाटतं हम्म.
आणि पहिला कसं म्हणजे रिच, पुअर असं एवढं जास्ली काय मानत नव्हते. पण आता तसं नाही आहे, जिकडं तिकडं नुसत्या गरीब श्रीमंत ह्यातच सगळे भरलेले आहेत.
नाही, आता उलटं गरीबाची जरी असले तरी पण कुठती, अजुन जिल्हा परिषदा शाळेत कोण किती कमी संख्या विद्यार्थींची संख्या किती कमी असते, इंग्लिश ला भरपूर असते.
की म्हणजे असं, हे वाढलय ना, स्पर्धा वाढल्या सगळ्यांच्या मध्ये, कॉम्पिटिशन चालू झाल्यासारखं झालेय, माझा मुलगा किती शिक तोय, तुझा मुलगा किती शिकतोय, ह्या सगळ्यांच्या नादामध्ये मुलांच चं सगळं म्हणजे काय म्हणतात ते ताळमेळ बिघड तोय सगळा हम्म.
मुलांना फारच लोड आहे फार म्हणजे फार लोड आहे बाई त्यांच्या पण तस हाय पण ना ते पोर आहेत आताची पोर खूप ऍक्टिव्ह आहे.
हम्म. आमची मधु म्हणजे अजून शाळेला पण जात नाहीये म्हणजे आता आज फर्स्ट डे आहे तिचा ते पण नर्सरीला आहे. पण तिला ए टू झेड एबीसीडी येते वन टू टेन म्हणजे सगळं सांगते न बर्स वगैरे, मराठीमध्ये पण नंबर सांगते. पूर्ण तिचं नाव वगैरे ऍड्रेस सगळं ए टू झेड सगळं सांगते फक्त तिचं नाव तिला म्हणता येत नाही एवढाच विषये.
तिचं नाव विचारलं ना कि ती तिच्या पप्पाचं नाव सांगून ठेवत्या.
त्यामुळे तिथं तेवढं ती जरा कन्फ्युज आहे फक्त.
हम्म तेवढं हाय अजून लहान आहे तिच्या मानाने भरपूर सांगते मग एवढं.
हम्म म्हणजे तिला ते मिनी लायब्ररी बुक्स अस. फ्लिपकार्ट ला वगैरे भेटत ते मी तिला ऑर्डर केलं होतं म तिला म्हणजे जास्ती वाचण्याचं आणि म्हणजे भरपूर तिला अशे सवय आहेत काय काय काय काय म्हणजे व्हेजिटेबल्स पण मराठीमध्ये अस काही सांगत नाही ऑनियनला म्हणजे कांद्याला ऑनियनच म्हणायचं मिरची मिरची म्हणायचं नाही चिली म्हणायचं म्हणजे शाळेत जायच च्या अगोदर तिनं भरपूर प्रॅक्टिस करून घेतली तिचं तिचं
पाहिजे कारण आजकालच्या जनरेशन प्रमाणात त्यांना पण सवय व्हायलाच पाहिजेलये
होय आता आणि थोड दिवस गेले की मला